बोला चहा. हा नाही अजून. हां आमच्या त पाचला च्या असतोय तुमचा.
आमचा अजून थोड्या वेळाने. करता पण तसं नाही करायचा.
जेवताय किती वाजता तुमी मग?
हा हा सकाळी थोडा नाश्ता वगैरे झालेला असतो. ् मग त्यामुळ एक साडेबारा एक वाजता जेवण. नंतर दुपारी आणि खुप पाहिजेल असेल तर काहीतरी खायचं नसेल तर मग आठ साडेआठ. स्त जेवायच चहा वगैरे साडेपा पाच साडेपाच. किंवा त्याच्या आधी जरी पाहिजेला असेल तरी करून घेतो आम्ही. म्हणजे घरात कस जरा ते म्हणजे असं वयस्कर माणस आहेत ना आमच्यात त्यामुळं त्यांना जरा लवकरच लागतो चहा.
हा त्यांना चहा लागतोय.
हा म्हणताना मग लवकरच करत.
हा. आम्ही वेळेवर जेवलेल असतेच बरं असत नाही तर असिडिटी होत्या.. सगळं बिघडतं मग.
तब्येत
बिगडतय पित्ताचा त्रास असला की मग काय खर नाय.
होय आणि कितीतरी गोळ्या असं खाल्लं की आणि जर आपल्या शरीराला सवय लागते. त तशी थोडस ऍसिडिटी झालंय म्हटलं कीं कि गोळा्या खावा किंवा दुसरा काहीतरी उपाय करा अशा अशा प्रकारेच.
त्यापेक्षा सकाळी एकदा पोटभर जेवलं संध्याकाळी जास्त जेवलं नाही तरी चालत. सकाळचं जेवण पोटभर असावं संध्याकाळी दोन तास कमी खाल्लेलं बरं.
चाल होय होय तेच चांगलं असतं संध्याकाळचं म्हणजे थोडस
हा तेच कीं. सकाळ सकाळी जेवढं जास्त जेवल तेवढं चांगल. खरं संध्याकाळी कमी जाेवाव. तेच शरीरासाठी चांगलं नाही.
मग आणि उन्हाळ्या तसं काय काय केलं सांडगे पापड वगैरे
अ उन्हाळ्यात केलं की चिप्स केले बटाट्याचे कुरुड्या कुरुडी का तिखटसांडगे
हा हा मग असं बाहेरून करून मागवून घेतय
नाही आम्ही घरीच का बनवतो आ कुरुड्या काय तर तांदूळ भिजत घालून पाच सात दिवस तांदूळ सात दिवस भिजवलेले तांदूळ रोज ते धु धुवायचे तांदूळ
हा हा
हा ज्यावेळी करायचे त्यावेळी आदल्या दिवशी रात्री मिक्सरला बारीक करून घेतलेलं ति तांदूळ सकाळी आमच्यात कस टेरेसच थर्ड फ्लोर तिसऱ्या मजल्यावर आहे मग ते वर शिजवलेलं गरम भांडं घेऊन जाता येत नाही ना म्हणून वरच आमच्या सासूबाईने चूल पेटवलेली चुलीवर शिजवलं पीठते चांगलं शिजत आहे होय
हम हा हा
हम् मग तिथल्या तिथ पण घालता पण येते ना सकाळी लवकर आम्ही पहाटेच उठून केलं ते कारण नंतर एकदा ऊन कसलं कडक होतं पोरं पण झोपलेली असतात हा आम संध्याकाळी सकाळी सात ला म्हणजे आमच पूर्ण घालून आम्ही खाली येणार
होय
मग तिथनं पुढं एकदा पर उठली की मग पोरांच्या दिवस जातोय कसं काय कळतच नाही म् आणि तुम्ही काय केला
हा आम्ही पण कुरुडा केल्या आणि अ ते डिस्को सांडगा असतात ना
हा
ते पण केलं म्हणजे ह्याच वर्षी केले ते नवीन पहिल्यांदा पण छान झालं ते अ डिस्को सांडगा म्हणजे त्याच्या कतरुन घेतलेल आम्ही अ आपला हा कुरुडाच्या साचा असते ना त्याम म्हणजे त्या त्यामधूनच घालायचं ते पण त्याची खालची जी प्लेट असते ना ते तेवढा मी तयार करून घेतलेलं माग बाहेर हा आणि म्हणजे अस जर्मनची प्लेट असते ती प्लेट त्यांना दिलेली मग तनी त्या पद्ती शेप वगैरे देऊन तयार करून दिलेली कामनाी हा मगं पहिल्यांदा- तांदूळ असतना ते तांदूळ. शाबू असं मिक्स करून दळून आणायचं ते पीठ. आणि ते पीठ मग नंतरना. शिजवताना गरम पाणी केल्यानंतर त्यामध्ये- अ जिरे, मीठ आणि अ ते पापड खार असते ना. टाकायचं आणि त्यामध्ये ते पीठ शिजवून घ्यायचं. आणि मग पीठ शिजल्यानंतर न त्या साचेन. आपण घालायचं ते. एका राऊंड मध्ये अस ते डिस्को साडंग म्हणजे एक राऊंड घातले किती तयार होते . त म्हणजे असं जास्त आपण राऊंड केलं तरी ते. म्हणजे फुगू होऊ शकते ते. पण कसं ते तळताना थोड प्रॉब्लेम येऊ शकतोय आत मध्ये कच्च. च्या बाजूला फुक्त म्हणजे चांगल्या पद्धतीने भाजतंय असं होतंय ते म्हणताना एका राऊंड मध्येच घालायचं ते.
हा हा हा.
छान झालेय पण ते.
चांगलंय ह आणि काय केला मग.
आणि आंब्याचे लोणच वगैरे केले.
हा हा.
म्हणजे आंब्याच लोनच प्रत्येक वर्षी हा प्रत्येक वर्षी करतो आम्ही. होय होय राहते.
आमच्यात काल एकदा केलेलं ते खराब झालं त्यामुळे परत आम्ही. करतच नाही ते लिंबूच करतोय पण आंब्याच नाही करत.
हा हा.
हम.
लिंबूच पण आम्ही ते गोड हेच. केलेलं पण ते कस आमच्या जास्त आवडत नाही कोणाला. त्यामुं थोडंफार एक महिना ते दीड महिना राहिले म्हणजे. महापुरुष केले एवढंच केलेल. आंब्याच कस आमचे आजी सासवय.
अंब्याच छान आम्हाला पाहिजे होत घरगुती. आंब्याच कोण घालतच नाही आम्हाला मिळत नाही इकडे हम हम.
आंब्यांना पण म्हणजे माझ्या सासूबाईंना किंवा मला ते येत नाही आम्ही फक्त चिरून द्यायचं वगैरे. वैरेवढंच केले त्यामध्ये बाकीच मग ते फोडणी वगरे द्यायचं मसाला. त्यां सगळं घालायचं ते आजी असूच केलेले. होय होय आणि ते लोनच पण म्हणजे. असं म्हणतात की एक कदा म्हणजे नेमक्या लोकांचच ते. राहतय नाहीतरी आपण असंच घालायला केलं तर ते नाही राहत.
होय भुरळ येतोय त खराब होत हम्
त्याला किती पण जपून ठेवा झाकून ठेवा. आणि फ्रीज मध्ये ठेवा ते व्हायच ते होतच. हम.
आणि तुम्ही काय असं नवीन आणि काय चटणी वगैरे कशाचे काय बनवताय.
हा लसूण चटणी ते म्हणजे लसूण चटणी. ते काय आप मिरच्या वगैरे काांढत असताना लाल चटणी आपण करतो ना त्याच वेळेला ते पण करून ठेवलेल्या.
होय काय कांदालाच हम हम.
लसूण म्हण काय बोलला.
कांदा लसूण चटणी का फक्त लसूण चटणी.
फक्त लसोण चटणी.
होय.
म्हणजे ती मिरची आपण ह्याच्यात कढतोय ना. त्याच वेळे जरा लसणाचं प्रमाण जास्त घालायचं, आणि त्यातलेच चटणी थोडी मोठे मोठी असते, त्यावेेळेला खोबरं आणि लसूण असते तेे आणि मिरच्या तेवढेच त्यानी बारीक करून देतात, ते पण छान होते. ते चार ते पाच महिने राहू शकते, होय थोडी मोठ मोठ असं होत. म्हणे ज खोब्या म्हणजे खोबरं पूर्णप बारीक करत नाही त्यामुळे मोठ मोठ राहते. पण छान लागते ते.
हा हा हा.
आणि काय मग.
काय नाही बघा.
बाकी मग आणि अ.
चटणी करताय का तुम्ही.
काळ्यात्रीची नाही ओ
ते कुठे हा कोर्ट कोर्ट म्हणतात बघ ते कोर्ट मिळते.
ते कि हा
हा तेच आमच्या इथं काळ तिळाचं पण म्हणतात कोरटे पण म्हणतात.
होय काय हा हा म्हणजे तिळ आपलं पांढरा असते ना त्या पद्धतीमध्ये काळ पण तिळ असते.
हा हा हा ते नाही नाही नाही हे कोरटच की कोरट काय आपण भाजुन दोन शेंगदाने लसून ते भाजून सगळं चटणी जरा थोडी घालून.
हा म्हणजे मी ते बाजारातून आणून असं खाल्लेलं.
हा घरी नाही कोरट पण मिळते कि ते पण घरी छान लागते. घरचीच चव पण छान लागतात हम्म आपण शेंगदाण्याची चटणी करतो तशीच करायची ती ते कोरटं जरा तव्यात भाजून त्यात शेंगदाणे पण आपले भाजून लसुण चटणी मीठ घात लय‌ छान लागत ती पण.
होय काय हा हा बघूया एकदा करून.
हा
म्हणजे लहान असताना आस खात होतो आवडी न आता अ ऐव वेळ पण मिळत नाही आणि ते काय असं लक्षात पण येत नाही आणयचं कि नाही चला बाजारात वगैरे कधीतरी गेलं तर असं दिसल दिसल
म घ्यायला होत होय बाजारात कोण तुम्ही जातय. त्या घरचे घरातले जातात.
अ म्हणजे माझ्या सासू बाई आहे त्या जातात पण अस कधी कधी तर मग काहीतरी मला वेगळं काहीतरी आणायचं असल तर मग मीच जातो म्हणून सांगून असं जातो.
आमच्यात पण सासूबाईच जातात.
हा हा.
केक वगैरे काय बनवताय का तुम्ही घरी.
केक नाही म्हणजे घरी अ आम्ही शिकलो ते पण घरी केलो नाही ते कधी असं.
त्याचं हे पण साहित्य पण सगळं लागत ना.
हा ते सगळंच सगळ ते. त्याच पूर्ण सगळं सामान असल्याशिवाय आपण करू शकत नाही हा.
मध्ये ते लॉकडाऊन मध्ये लय ट्रेंडिंग झालेलं.
हो मी पण त्याचवेळ शिकलोय ते त्याच वेळेला शिकलोय मी म्हणजे अ ते घरात करून आपण बाहेर विकू शकतोय असं वगैरे सगळे जण बोलताना ते केलोय मी एक पंधरा वीस दिवस गेलेलो शिकायला मग शिकवल ते सगळं झालंय पण घरी ते सगळं सामान आणु करू पर्यंत म्हणजे त्याचा ट्रेंड गेला सगळा बाहेर मग बा मार्केटमध्ये आता जरी आणायला गेलो ना तरी शंभर ते दीडशे रुपयाला आहेच ते
छान मिळतात ना तिथच ते घरचं आणि शेवटी बाहेरच बाहेर होते. हम्म
मग घरचे म मिस्टर वगैरे म्हणले ते तू एवढं सगळे तुला सामान आणून दे. त्यापेक्षा कि घालुन देतो ऐखाद वेळेस हा त्याच म्हणजे जरी हा त्यातले एक तरी ते काय आहे अ काहींनी नोप्स ते काय काहीतरी असते ना ते तसलं एक तरी आपण आणायला गेले ना, तर ते चा म्हणजे चाळीस काय पन्नास रुपये लई आलेत आणि तसे बरेच लागतात. ते ना म ते ते ओव्हन पाहिजे. आपण भांड्यात पण करू शकतो, थोडा तस जास्त असेल तर पण आम्हाला ओव्हन मध्ये शिकवलेलं तर त्यामुळे ओव्हनच पाहिजे होत.
तसंच असतंय आम्हाला ओव्हन मध्येच येणार,
ह
आमच्या घरी शिकूच दिले नाहीत. ते काय जरी केलीस तरी तू बाहेरनच केक आणणार आम्ही बर्थडेला ते करू नको, म्हणजे
हा एवढंच जर करायचं असेल तर मग ते शिऱ्याच्या वैगरे केक असते.
आणि बाकीचे मग काही ते कप केक वगैरे असतात ना ते घरात असं केलेलं दोन बिना मैदाचे
हा
खरं एवढं काही जमलं नव्हतं ते बऱ्यापैकी फुगलेलं आत मध्ये थोडं, कच्च राहिलेलं असं झालेलं ते,
तसच होते जमलं तर जमत नाही तर नाही
होय
आणि का बाळ झोपलेलय?
हा हे खेळाय लागेले. येऊन सारखा दरवाजा बडवून बडवून चाललाय तो, त्याला पण मोबाईलची सवय खूप झाले आता थोडस रागवली म्हणताना बसलाय गप् नाहीतरी एक जी बी डाटा त्याला बास होत नाही दिवसभर एकदा घेऊन बसला की, हा घेऊन बसला की सातशे आठशे एम बी संपल्यशिवाय मोबाईल ठेवत
मुलांना आता मोबाईल द्यायला लागतो.
होय.
द्यायचं पण एकेदा म्हणजे गरज आता सगळं पुढचं शिक्षण बघायला गेलं तर त्यांचं मोबाईल किंवा लॅपटॉप वर अस आहे त्यामुळे अस एकदा वाटत आतापासून थोडं थोडं शिकू दे. करु दे.